हा बोला की जेवला येतंय काय आवाज हा येतंय की
हा तुमची कॉल झाल
तुम कॉल झाली नाहीत काय अजून माझा टास्क नाही ओ माझा हॅलो
हा हा तेच ना तुम्ही टास्क झाले तुमचं तेच ना ते
हो हो
हा हा हा आवरलं तुमचं
आवरलं बघा आता फराळ केला आज गुरुवार असतोय
हा हा होय
तर मी काल काय म्हणत होता बीकॉम झालंय आहे का तुमचं असं
हा हा म्हणजे बीकॉम वगैरे असं झालंय काय म्हंटलं म्हणजे मी
झालंय काय म्हंटलं म्हणजे मी असं बाहेरून परीक्षा द्यायचं असं ठरवलेलं नाही
बीकॉम मधून मध्ये असं कॉमर्स मधून ते
अच्छा हम्म ह् मा झालंय बीकॉम पूर्ण पूर्ण होऊन तरी झाला आता पाच सहा वर्ष झाली
होय नाही मग ते जरा अवघड पण अस म्हणतेस ना अकाउंटिंगचं
असतंय म्हणते ना अकाउंटिंगच होय अकाउंटिंग आता बदलंय पोर्शन
म त्याचमुळं आणि घालून त्याच्यात बूडून का नाही आणि मुलांकडे दुर्लक्ष व्हायचं त्यामुळं आणि विचारून विचारून पुन्हा तर बघायचं असं चाललेलं
अ तुम्ही आपले हे करू शकताय की जीएसटी फायलिंग वगैरे कोर्स करून तुम्हाला अकाउंटिंगचं भेटतेय काम असं
भेटतंय काय पण ते बारावी असं पूर्ण असली तर होतय ना
हा नाही जरी बारावी नसली तुमचं अकरावी वगैरे अकरावी वा आता तुम्ही अकरावी बारावी रिटर्न ला जरी टाकला तरी चालते
हा हा हां म्हणजे आता डायरेक्ट आपण अ अकरावीला एक्स्टर्नल टाकू शकतोय का बारावीला.
बारावीला अनइंट्रो किती झाले त्यावरनं आणि आता कसं आहे अकरावी बारावीला एक्सटर्नल घेतच नाहीत कोण. कारण बसायलाच लागतय कॉलेजला जाऊन. होय एक्स्टर्नल आणि असलं तरी पण नाईट कॉलेज ला वगैरे बघायला लागणार अकरावी बारावी घेतात. का.
होय काय.
हो ते कोर्स मी म्हणताय ते कोर्स कुठलं मग टॅली नाईन जीएसटी असत जीएसटी म्हटल्यावर सगंळं येतंय आणि टॅल म्हटले की बेसीक येतय. माझ ऍक्च्युली जी एस टी झालं नाय पण टॅली झालंय. होय होय. जीएसटी कसं आत्ता म्हणजे रनिंगला चालू आहे आता सगळे म्हणतात जीएसटी जीएसटी. पण आता जी एस टी ला जास्त किंमत आहे ना व्हॅल्यू आहे त्याला हा. आणि त्यामुंळ कसं अकाउंटिंगचं अ
हा हा
ऑफिस वर्क मध्ये त्यांनं जाते की तुम्ही म्हणजे चार पाच ठिकाणी असं ऑफिस वर्कला जरी अ बिलिंग करायला ठेवलं ना जी एस टी फायलिंग जी एस टी फायलिंग म्हणजे काय वर्षाच आपलं स टॅक्स असते ना वर्षाच हा मग एक कंम पणीच डेली किती काय काय बिलिंग तेन होतय. परत ते तीन महिने म्हणजे टर्मिनल आणि सेकंड टर्मिनल अस असतय. म्हणजे तीन महिन्याच सहा महिन्याचा असं टॅक्स भरायचा असतोय ना. म ते दोन्ही जर नाही झालं तर पूर्ण वर्षाच असं भरतात म तुम्ही तीन महिन्याचं सहा महिन्याचं जरी तिथं जाऊन फायलिंग केला वेबसाईट वरती जी एस टीच्या तर म तुम्हाना पुन्हा मग वर वर्षाच्या हयाला एकदा जायला लागतं ऑफिसवरती. आणि त्यांच काहीतरी इश्यू असत्यात अकाउंटिंगचं जी एसी- टी बद्दलच ते सगळं सॉल्व करायचं होय. कोर्स का कोर्स आय थिंक मला वाटत तीन चार महिन्याचा असत चार महिन्याचा तरी असतय वाढत कोर्स. आपल्या हे ना असतय एक महिना दोन महिना तरी किमान जाया लागतय.
अ म्हणजे टॅली आणि हे दोन्ही पण करायला लागतय काय?
दोन्ही पण करायला लागतय काय हो हो. टॅ टॅलीवरती जर नुसत जरी टॅली केला तर तुम्ही बेसिक अकाउंट तुम्हाना कळणार असं होतय परचेस एंट्री सेल्स एंट्री परत आपलं बँकेचे कॅशवरचे तेन सगळे एंट्री. हे बेसिक मध्ये येतय टॅली मध्ये आणि हे दुकानात जर दुकान असेल तर दुकानाचं काय असेल ते बेसिक खर्चा परत त्यांच इन्कम तेन सगळं त्यावरती बेसिक वरती टॅलीमध्ये शिकता येते.
होताय होत हा हा.
आणि पूर्ण जर फायलिंग करायचं असेल तर मग तुम्हाला जी एस टी घ्यायला लागतेय त्यात इन्कम टॅक्स रिट
हो काय आणि ते टायपिंगचं ते म्हणत्यात नाय कोर्स अस त ते टायपिंगचं पण ते जरा अवघड असतंय नय टायपिंगचं पण
ते पण थेटा हाय तुमच ते डेटा एंट्री ला वगैरे ते चांगलं आहे. टायपिंगच पण आता कसं टायपिंग काय झालंय मरा ते आधी टायपिंग होत म्हणजे एवढा स्पीड पाहिजे तेवढा स्पीड पाहिजे बिकॉज ते एल एल बी वाल्यांना त्यांना लागत होत परत ह्यांना पण लागत होत. आपलं एसिक नॉलेज म्हणून शिकत होते सगळे पण आता कसं झालंय.
हां हां.
ते टायपिंगचं बदललं आहे ना आता नवीन यंत्र यंत्रण आलेत त्या आधीच टायपिंग करा बी अ झाल ते पण आता टायपिंग बो वगैरे मराठी टायपिंग साठी लागते म्हणतात खरं एवढं काय माहित नाही.
मग आता आपण अकरावी बारावी जर असं बाहेर झालं म्हंटलं तर ते आर्टस मधून करून असं कोर्स केले तरी चालतय.
चालत की असं काय नाही फक्त कस असतंय अ कॉमर्समधून केलं ना थोडं जास्त डोक्यात जातय लगेच. आर्ट्स मधून केल की नाही होत कारण ते कॉमर्स मधून कस अभ्यास पण तोच पडतोय आणि आपण जे जे कोर्स करते ना ते पण अभ्यास
ते कॉमर्स मध्येच घालणार होते पण कसं ब
हा हा अकाउंटिंग चं म्हणतात ना अवघड अवघड हाय एवढं नाही अवघड आप पण आपण थोडा अभ्यास करायचा कॉ म्हणजे लय नाई किमान पासिंग पुरत पास आउट पुरतं जरी केलं तरी बरंय आता म्हणतात म्हणजे अवघड आहे अवघड आहे पण एवढं नसते सोपं असते.
बरं आता ते कसं अकाउंटिंगचं म्हटलं
अकरा नाही त्याच्या पुढच जरा होय क्लास पाहिजे. कॉलेज जरी नाही केला तरी क्लासला फक्त लावला अकाउंटचा तरी चालते. कॉलेज काय आपला रट्टा मारायचा आपलं. बाकीचा सगळा रट्टा मारला तरी चालते कॉलेजला. फक्त अकाउंटिंग ला फक्त ल लक्ष दिलं पास आउट होळ होऊ पर्यंत बरं पडते. शिकायचं शिकाय शिकलेलं कुठं वाया जात नाही. ऍक्च्युली आता आम्ही किती दोन हजार पंधरा साली कायतरी आमची दहावी झालेली हा दोन हजार पंधरा साली दहावी झाली तेव्हा आम्ही शिकलेल तेव्हा टॅक्स जीएसटी नव्हतं तेव्हा व्हॅट होतं फाय पर्सेंट व्हॅट म्हणून होत आणि ते कन्वर्ट झालं जी एस टी ला. सत्त्याण्णव.
अठ्यानउ का नव होय काय.
सत्यान्णव आहे सत्याण्नव. हा म तेव्हा आम्ही अच्छा म्हणजे तेव्हा मी व्हॅट शिकलेल आणि त्याच कन्वर्ट झालं जी एस टी ला.
हा हा.
त्यामुळं आणि दोन्ही एकच आहे डिफरंट काय असा नाही आहे. फक्त व्हॅटच्या ठिकाणी जीएसटी आला आणि प्रत्येकाचं रेट चेंज होत झालं. म्हणजे बेसिक आप ल पाच टक्के जीएसटी एक एक गोष्टीला चौदा टक्के एकेकाला सात टक्के असं.
हो हो मग आर तुम्ही जरकंजी मध्ये जॉब करत नाहीत आत्ता.
आता सध्या म माझं यासमुळ मी नाही जात पण आधी केले दहा वर्ष होत ते मी अकाउंटिंगच्या ह्याच्यातच बिलिंगला
हा हा हा.
मग आता फक्त जीएसटी शिकायसाठी म्हणते खरं होत नाही आता आता जायचं म्हणते आणि काय तर आडवं येतंय आणि राहत पण शिकायची ये जी एस टी. हा हालता येत नाही अह. चालते होय नाही तर नाही काय उपयोग नाही.
मुलं आता शाळेत जातेत नाही आता माझी दोन्ही पण त्यामुळे डोक्यात यायायला लागलय शिकलं तर असं काहीतरी होईल नाही होईल नाही तर काहीतरी नॉलेज तर भेटल नाही.
टॅली जरी शिकला ना बेसिक कम्प्युटर जरी शिकला ऑफिस वर्कला तुम्हाला बाहेर गेलं तरी अकरा ते सहा अस टायमिंग आहे पेमेंट काय स्टार्टंग तुम्हाला सहा सात हजार रुपये मिळून जाते पण तुम्ही आता सुपर मार्केटला वगैरे बघितला ना बेसिक कॅम्प्युटर वरती तेन तर तिथं पण आता कस वयाची आड घालेल्यात आत्ता सध्या घालेल्यात सोडा. वयाची काय वयाची अट. होय काय. हा आता पंचवीस वय पाहिजे यंग मुली पाहिजे हा. का तर नंतर त्यांना प्रॉब्लेम येतो म्हण म्हणजे बिलिंगला वगैरे चार पाच महिन्यान मुली सोडून गेल्या लग्न ठरलय ह्या असं तसं त्यामुळे पंचवीस पंचवीस असं एजच पकडल्यात त्यांनी. होय पण पंचवीस वयापर्यंतचं अर्ज करायच नाहीतर नाही. पण कस ऑफिस वर कला म्हणा मार्क टिंग ला म्हणा भरपूर काम हायेती अशी. म्हणजे मुलींसाठी चांगल आहे ते बारावी आपन दिलं कॉमर्स आणि टॅलिस् केलं तरी हा जरी बारावी जरी नुस ती बारावी जरी केला तरी पण ओळखीने वगैर एक दोन तीन महिने शिक कून टॅलीच चालते असं काय नाही.
आलतय हा.
आतशी तसं बघाय गेलं तर टॅली किती होय होय कारण ते त्यात डोकं घालायलाच लागते. तरी आता लय बरं झालंय म्हणजे स्कॅनर आलंय ना. त्यामुळ लय सोप झालंय ऍक्चुली कस आ धी त्याचं टायपिंग करायला लागत होतं पण आता कसं झालंय. अ स्कॅनर डायरेक्ट स्कॅन केलं ना ती गोष्टीची रक कम आणि ते कुठली गोष्ट आहे ती डायरेक्ट पीसीवरती येते आपोआप. त्यामुळे लय सोपं झालंय आधी कसं म्हणजे आम्ही ज्या वेळेस हो तो आम्हाला मॅन्युल बिल कराय लागत होत. हां चालेल.
म्हणजे आणि कॉल.
म्हणजेच अनेक कॉल होईल ओ, हा हा.